हॅलो येतय ना आवाज हो आला. आहे ना टाइम तुमच्या कड थोड? हो हो बोला नं ताई बोला. काहि नाही आता एकमेकीसाठी टाइम द्यावाच लागलं ना. हा ना आपले कॉल करायच म्हटल्यावर तुम्ही पण मला करा मी पण तुम्हाला करत जाईल. म्हणजे दोघींचे पण पूर्ण होईल. हो तुमचे अजून किती रांगलेतं कॉल अजून माझे भरपूर हें. आता किती अठरा का एकोणावीस झाले. ह माजे अजून सात आहेत किती आहे. सात सात आहेत म्हणजे तीस होईल का सात झाल्यावर सात झाले का कम्प्लीट होईल हो ना म्हणजे तीस दिलेले वाटत ना. तुम्हाला पण हो तीस दिले तीस होईल आता मग काही नाही
हा.
हा ना वट पौर्णिमेची तयारी कशी चालल एकदम जोरात ए वट पौर्णिमे री विचारूच नका.
नाही.
नवीन साडी वगैरे हो हो साडी वगैरे घेतली ब्लाऊज शिवून आणला.
ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे खूप आहे का आमच्याकडे दोनशे चाळीस ए आणि आस्तरचा सिम्पल ब्लाऊज हो सिम्पल असतरच. आणि आपलं साधं ब्लाऊज आहे ना बेनास्तरच म ते आहे नव्वद शंभर रुपये. शंभर रुपये आमच्याकडे साध आहे. एकशे वीस आणि असतरवाला हं दोनशे घेतात हा ना आमच्याकडे दोनशे चाळीस जर त्याला डिझाईन वगैरे करायच असत ना अजून पैशे वाढतात म
हो बोटणे किंवा डिझाईन वगैरे पॅक
पॅक गला वगैरे आणि माझे कशी शक्यतो ना साधीच असता. हो हम फक्त असतराचे असतात पण अशे डिझाईन वगैरे नाही करत मी सिमपलच असता, तुमचे डिजाईन? डिझाईनचे ब्लाउज सिम्पल ना सिमपल छान वाटत पण हा ना पहिले वापरलेले मी फुग्याचे ब्लाऊज लांब बाह्या चे ब्लाऊज परत असे शिस्ट स्टॅन्ड पट्टीचे व्ही गळा
मी जास्त कधी शिवले ना तर शिवलेस असतात हे थ्री फोर हा
नाही मी तसं नाही त हो मला तसे आवडत म्हणजे डिझाईन वाला मला आवडतात. सिपल सिम्पल सिमपल हो
नाही मी अगोदर अगोदर कसे फुग्यांची ब्लाउज ती फॅशन हो ती हां खूप फॅशन होती ती ती झाली म अजून आहे माझे जुने ब्लाउ सुधा पडलेले फुग्याच्या पण आता कोणी शक्यत घालत नाही ना आता मी पण नाही वापरत हां जूने जे जूने झालेले ना अगोदरचे ते आता नवीन येऊ राहली परत हो कॉलरवाले हाताला पण आ डिझाईन वाले आले हो हाताला डिझाईन नाही हो अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या येतात हा जेवण झालं तुमचं?
ब्लॅक नाही झालय आता हा कॉल झाला कि जाते जेवायला वगैरे थोडया रील्स बघत
तरी भीती वाटते ना कसतरी वाटत ना ऐकून पण ऐक्सीडेंट वगरे होतात हो आणि आता कस पावसा पाणीच जास्त गाडी आपली स्लीप गाड्या खूपच स्लीप होतात हो आणि चीकला मध्ये कसं चीक्कल आसता ना रस्त्यावर त्याच्याने जास्त हे होतं. हा आताच आमच्या इथ एक महिला पडली इथं खूप चिक्कल झालाय. हो का तिजा पाय घसरून पडली बापरे लागलं का मग त्या बाईला?
नाय लागलं नाही मी पण घरात बसलेली आणि त्या पडल्या त्यावेळी डायरेक्ट अशी म्हणजे बाहेर गेली.
पापे आवाज आला असेल ना.
हो आवाज आला त
समोरच दरवाज्यात बसलेले ना, पाय सरकला. असा कसा चिक्कल होतो. हो चिकट आणि माती पण माती चिकट असते ना त्याच्यामुळे
हम्म आमच्या इथं का आम्ही रस्त्या वगैरे तर खूप ऍक
क्सिडेंट होतात हो ना रोडवर हे घर काय तुमचं? आ रोड वर घर हे का?
हो थोडा रोड वर आहे पण
अच्छा बी हाय म्हणजे पण पण जाण येन हा जाणारे येणारे असतान त्याच्यामुळे आणि आजकालची मुलं पण ऐकात नाई ना बरोबर हाय ना पोरा काळजी घ्यायला पाहीजे तर तसं नाई ना आणि गाड्या पण चालतं असणार तर होय. आणि वयस्कर लोक कश हळूच चालता पण ते समोर ये येणारा जोरात चालत त्याच्यामुळे मग त्यांची फजिती होती ना.
हो.
आणि गाडी चालवताना मोबाईल वगैरे पण वापरतात बरोब बर ये ना. आणि ते मोबाईल मध्ये लक्ष ते तसं नाई केलं पाहिजे ना नाही बरोबर आहे. कुठे जाय चसलं गाडी चालत असेल तर मोबाईल स्विच ऑफ करायचा नाहीतर मग उचलायचाच नाही कॉल आता कोणालाच नंतर तुम्ही थांबून बोलू शकता ना हो. हो बरोबर हा. त्याच्यामुळे काही ऐकतील तेव्हा ना आणि आता मो मुलांकडे म्हणजे खूपच मोबाईल च खूप सिस्टीमच झाले. पहिले खोठे मोबाईल काहीच नव्हतं ना. आता तर बारक्या मुलांना पण जेवताना मोबाईल ला जेवताना मोबाईल झोप तना मोबाईल मोबाईल शिवाय तर जेवण अजिबात नाई ओटल्यापसत मोबाईल मध्येच मुल हाय.
आणि आजकालच्या मम्मी पण घे मोबाईल घेऊन बस मी
मी काम करते हां बरोबर हाय पोरं त्रास देता मा आया काय म्हणत्या घे बाबा मोबाईल घे ह आणि लावून देता आणि जेवायला देता म पोरं आपल हो. खात्यावर मोबाईल ह म सवई लागते बरोबर हाय ना. पण ती पण सवय चांगली पण नाही ना नाही ना बरो पहिले कुठे होते असं. पहिलं हो पाहिलं न्हवते पण आता काय पहिले ताची मोबाईलच घेऊन बसतात पहिले पोर कुठे पण खायचे कुठे बी झोप पायचे काहीच हो पहिले आपण बाहेर न्यायचो की हा बग आणि जेव आता मोबाईल घरातच बस मोबाईल घे आणि जेव आणि पहिले कसं फोन कशे होते कोणाच्या इथ क्वचित फोन राहायचा मग फोन येणार असल तर आप पण त्यांच्या घरात जाऊन बसायचं तिथून फोन
हो हा.
तडी ह! नस्टरडे फोन होता आता काही राहिलंच नाही तिथ गेलेच होता ते. हो हो आता तर गाय पण छानते. त मो आता मोबाईल बॉस होते. एक रुपयाचा कॉइन टाकला तरी बोलायच आपण.
हम!
आता ते पण बंद झा आ झा आता हे कस. प्रत्येक मुलांकडे मग. मोल पोरीनकडे मोबाईलण मोबा बरोबर आहे मोबाईल सगळं घलं ना खर वाट लागली. स्मार्टन काय सगळ्यांकडे मोबाईल आहे. हो.
अ काय शालेेत जातात त्यांच्याकडे पण मोबाईल बरोबर आहे ना आता तुमच्याकडे पाऊस पडतोय का? नाही पाऊस नाही, होना आमच्या कडे पण भूरभूर चालु आहे बारीक आहे आता. दुपारपासूनच पाऊस पडतोय, मार्केट ला गेलेले त्यावेळेला खूप गर्दी होती. आमच्या इथे सहा वाजता जोरात आला. काय आहे पण बारीक आहे एकदम हो आ तिच्याकडे शेती वगैरे आहे कि नाही? नाही शेती वगैरे नाही आमच्याकडे आम्ही फ्लॅट मध्येच राहतो आता हो ह त्याच्यामुळेच आहे शेती वगैरे भात पेरणी वगैरे असं चालंय हो का, पेरणी चालु आहे. आता काय पाऊस पाऊस आहेच. तिकडे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आणि भाताला जास्त पाणी लागत ना? शेती भाताला खूप पाणी लागत पण आता दोन तीन दिवस पाऊसच नव्हता, आज आलाय. हो का, जर पाऊस नसता तर मग पाणी भरावं लागत असेल. ना
हो
नाहीतर भात फुकट जाईल ना, बरोबर आहे ना. पाणी आहे आमच्याकडे, नदी जवळ आहे, म्हणून काय वाटत नाही. बरहे पाऊस तर पाहिजे ना नदीला, मेन नदी भरायला पण पाऊस पाऊस लागत ना धरण भरायला हा पाऊस असला म्हणजे, खुप जास्तच पाऊस झाला तर नदी खुप‌ भरते, शेतामध्ये येत पूर्ण पाणी. हो बरोबार‌ हेना तेच आता काय, आता चालूच राहू दे पाऊस, म्हणजे झाला, नाही नाही आता पडेल. एकदाच चालू झाला का मग, नाही उघडत पंधरा दिवस, एकदा पाऊस चालू झाला का, आठ पंधरा दिवस नाही उघडत, मग लागोपाठ चालू राहतो. हो आता उद्या वटपौर्णिमा आहे. पौर्णिमेला येतोच पाऊस, वटपौर्णिमेला थोडा का होईना येतोच. हो बायका पूजा कशा पाऊसच ना, एवढ्या छान छान नटतात सगळ्या. साडीत बर बर आहे ना त्या साठी उद्या बायका खूपच भारी नटतील. दागिने वगैरे काय मेहंदीचा कोन आणून ठेवला, म्हटल आता कॉल करू. अथरूण वगैरे टाकुन तुम्ही काढतात काय स्वतः, हो मी पण काढते. नाही तर मग आहे ना मुलगी सोनबाई आहे ना ते पण काढते सोपे वाटते तुम्हाला मेहंदी काढायला हो मी पण काढते मेंढडी काढता सवय ना पहिल्यापासन हो हा चांगली आहे ना कोण कोणणी काढायचे आमच्याकडे इकडे तिकडे बघायला लागतो माझ्या काड माझ्याड हो का ह हो आता कधी जेवण तुम्हाला करायचं साडे नऊता आले हो जात मा जेवघायला हो ना ठीक आहे जाते हो हो चालेल चालेल खूप चांगलं वाट करत ना मला कॉल करेल ना मी तू मी पण टाकजा म्हणजे ज पूर्ण हो हा पूर्ण होऊन जात हो चालेल चालेल ठीक आहे बाय बाय गुड नाईट गुड नाईट तुय हं